हा बोला
काय नाही झालं का जेवण
हा झाले
काय घाल खाल्ल?
हे काय हे आमठी भात. पनीर हा तुमचं? हो हा तूमचं झालं का?
झालं इतक्यातच जेवण झालं.
हा.
आणि काय लगेच तुम्हाला फोन केला म्हंटलं, काय का हालचाल काय नाही बघून घ्यावा.
हा मग काय चालू म तुमचं?
आमचं काहीच नाही भाऊ.
निवांत.
निवांत.
हा.
हम्म ते. आता आहे ना, ते हाय दोन, तीन स्कीमा आपल्या तुम्हाला होऊन जात. ते नाही का?
हा कोणते?
सांगतो तुम्हाला आता असं सांगताना येणार
हा बरोबर आहे
बरोबर
हाा ते का सांगा मग त कस
ब
ऊलट घरी हे.
घरी
हा.
घरी काय करु राहिला?
ह्या ह्या आत्ता जेवण झालं त्यांचं.
हा.
येईल आता तू खाली मग.
कवा येनार हे खाली.
नाही एखांद चालत येईल.
नई बोलून घ्यायचं ना, त्याला भी नाही त्याला कसला आता वहिनीचा धाख. ते वहीनी तर घर समोरच हे. वहिनीने खाली पाहिलं तर?
हा हालाटी येऊ शकतो नाही का?
हा तस तो डेंजर वाटतो मला घाबरत न सल वहिणीला.
अ हा. तुम्ही ते कुत कुत्र पाळलं होत तेच काय झाल?
ते आहेय ना,
हा परण नव्हत इकडे नाही आहेत क ते?
नाही ना घ्यायच्या आता आपल्याला पण हे घ्यायचं नाही का पिलू आणायचंय.
कोणंत ओ.
अ बघू एकतर हासके आणू तर बॉक्सर आणू.
बॉक्सर घ्या ना.
हम्म बॉक्सरच घेऊन नाही का म्हणजे असं दहशत राहील.
हा तेच तर जोरवीर आलं काव कसं.
हम्म परत आपले चेअरमन साहेब पिटले बिटले त्यांच्यावर सोडायला का माई.
होय. बाकी काय महनता
बाकी काही नाही तुमचं आपलं पलट कधी येणार रे खाली.
वगळ आपडे थोडे अरे आज आव वाज सु. ते ना तिकड इंडिपेंडेन्स डे. त्यामुळे मग त्यांना सुट्टी आज.
हो उद्या शनिवार उद्या बी सुट्ट्या असल.
दिवस हो आहे ना
रविवारी भी सुुट्टी. रवीवारी नाईट नाही जायचं डायरेक्ट सोमवारी ही नाईटला जायचं. मग माझ आहे आणि याचे या सुट्ट्यांचे पैसे भेटत का नाही.
नाही नाही सुट्या त्याच्या आहे. टोप टोप बरयरट
हा पण मग या द दिवस कटणी होती ना.
नाही नाही हा ममंग बठ होत. बस तेसत. तुम्ही काय करता कसे येत तू.
नाही नाही आणि काय रे आपलं. हा काय म्हणत हे काम कधी करणारे बिल्डिंगचा आपल्या.
आपलं वेल्दिंगचं काम आता काय त कधिकारक. सांगितलंय त्यांना करायला. ते मनावर घ्यायला पाहिजे त्यांनी.
आता ते मनावरती घेतील कधी काम करतील कधी याला काय अर्थ आहे.
तेच तर आता मनावर आपल्याला घ्यावा लागणार नाही का.
हा आपण काय घ्यायच त्यांनी घेतलं पाहिजे मनावरती तर आपल्याला घ्याव लागत. कला अस बोलतय तू.
हा हा नाही आता त्यांना सांगून बघितलं नाही. आता मीटिंग घेतल्यावरच डिसाईड होईल नाही ना.
आणि याच काय इथलं कामाचं काय. आपला स्पीच बनवायचं होत आपल्याला.
इथं पाऊस चालूय ना हो.
सिमेंट घेऊन करून टाकला असतो ऊन पडल का. गोले येईली खेळायला बरं आहे ना आपल्याला.
ते पीच बनवावं लागेल म्हणजे कस प्लेयर वाढले नाही का.
मग आहे खेळायला आता आपल्याला जोडीला आहे. आधी नव्हते खेळायला कोण आपल्याला जोडीला.
छान नाही आता आले पोर पीच तयार करावा लागल नाही.
का म्हत.
आले पोर आता पीच तयार कराव लागेल.
करावाच लागेल खेळून घ्यायला मस्त क्रिकेट खेळायचं सकाळी सकाळी. नंतर काय आपल्या आपल्या कामाात जायचं संध्याकाळी लवकर आलो तर संध्याकाळी खेळायचं.
हम. तेच करावा लागेल चालू.
हम्म.
अरे खरच का तू.
नाही तर असं वाटतं जाव गौरव उघडं. त्याला सांगावा इकडं खडीबिडी टाकून प्लेन करून दे पाणी साचणार नाही ग्राउंड तरी होईल. येईल खेळायला बरं राहीन.
तेच तर. त्यांच्याकडे जावं लागेल नाही.
असं बी इकडे आपल्या इकडं आ काम भरपूर चाली खड्डे बिड्डे खात्या रस्त्याची ती खडी. ति निगतचय.
हा त्याच्या तुला आणून टाकावं लागेल नाही का. त्याचर सिमेंट टाकवा लागल भारी होऊन जाईल.
तोच तो विष.
जाहिले का आहे.
एकदा गग्राउंड तयार होऊन गेला ना टेनशन नाही मग.
काय मग उन्हाळ्यात नुसती मजा मग. त्या मागे ते केेलं त्यांनी पण ते आता गेलं तर.
तर बनवलं होत त्यांनी.
तर वॉर्ड चेंज होत ना आपलं थोडी तिकड त्यांना बांधून दिली आप आपलं बांधून घ्यावा राजे
हा आपल्या इतली टाखवं लागेल आपल्याला
हम्म नाही या वेळेस काय गणपती तिचं मोठं नियोजन करून टाकायचं ना तू
आहो माझ्या सोबत कोणी आहेय नाहीय ना तुम्ही यता का माझ्यासोबत
मी येऊन काय करू बाकीचे पोर हो तू बस बिल्डिंगां जाऊन गोळात
हा नावते सटे ना मी मोड बसवाला. तर हो पण आ स डतोणी पाहिजेल ना.
मस्त खाली काय खेळबिळ घ्यायचे संगीत खुर.
अर मी सगळं करायला तयार माझ. निवड कोणी काही करणारे.
कोणी पाहिजे काय तू आजूबाजू चिडून घर कणी गोळा करायची.
म्हणून त म्हटलं आता ग नाही नाही. म्हणून तर म्हटलं आता गोलाही आलाय मग आपण डायरेक्ट भेडू.
बघ बो तू आद आहे तुला कसो जमातो तस.
तेवस हजू मोठा अ जााईल नाही एकदास.
हा मग तेच तो विषय.
ता अलाग काही. दर दरस मग मोठाच करत प्रवडाच नाही का.
समोरच्या बिल्डिंगमध्येध्ये काहीतरी विषय दिसतय नाही का
कोणता आहो नाही ते ते ना रात्री बसताह तिथं
नाही रे तिथं आहे ना डॉक्टर आली नाही का तो रिक्षा स्टँड वरच नाही का नाही नाही रिक्षा स्टँड वरच आहेय ना ते मेडिकल ए मेडिकलच्याच मागत दावखान आहे तिथं
मेडिकल ना
हा बरोबर बरोबर
हा माहिती आहे ना भारी डॉक्टर तू
हम् त तो पी शिंदेच डॉक्टर आहे ना
हा का शिंडी द अस िंडे अस असते मग
हम् तो शिंदे डॉक्टर आहे ना मित्र आहे माझा तू येईल समोरच्या बिल्डिंग मध्ये त इकडे येईल असा अर्थ कोणतरी हजारी विजारी त्याच्यामुळे येईल घतो ना तला अस हो का त्या गाडी बाहेर लाली ना
अ ते काहीतरी झालं झालं असेल काहीतरी
हो ना जोशी ना काही खेलं गेलं तर नाही ना परत जोशी खशीन
अ का बघवा का नाही तर काही केलेलं असव हा
काही करेल वगैरे
हा मग काय बघा होता बघून याव लागल
ह भाडीवर पोर येईल त तुला काही बोललं नाही ना
नाही नाही तेवता नाही का म्हजे असं बघत नाता मकंद विष विषव एंदयतो
त्याला माहिती आहे ना आपण कोण आहे कायच ठरवेल आहे ना आपल्या बदलाला माहित आहे ना सगळं काय बोलला तर सांग पण बघून घेऊ झालं नाही का?
हा
मग त्या दिवशी पलाटव म्हणतो आता हा तो बघतो बिकतो आहे ना अशी खनज बिनज
हा तेच बघत राहत नाही का? कारणष होऊन जायच त्याचा विषय बघता बघता
अरे ते कस लहान आहे ना रे अजून
हा.
त्याच्यामुळ असं वाटत की आपण असले मोठे नियती
येईल येईल बा येतेले
हा. त्या कळाल्यावरती कळल द्या ना आपण पण कसं आहे. काय काय होतं काय नाही.
हा कस हाय?
जाऊदे
हा बाकी व्यवस्थित
ते काय पोलाटला नीट गाडी चालवायला शिकून घे जरा
काय?
ओलाडला नीट गाडी चालवायला शिकून घे जरा
चशी अला काय मला मणा वालागल नाही का
हा पोलाडला लई डेंजर गाडी चालवतो रे एवढी हान डेंजर नको चालवू. त्या दिवशी त्याच्या गाडीत बसलो होतो माझी डायरेक्ट फाटून हातात आलती.
हो.
हो त्या दिवशी नाही का आपण ते टर्पला चाललो होतो तेव्हा हा
हा.
काय सांगू त्याने एवढी डेंजर गाडी चालवली ना म्हणजे विषयच नाही.
माझ्या सोबत पण तवा
हा तिथं करावंच लागत ना त्याच्या सोबतच बघावं लागेल बसून नाही का
हा. हा बोला ना
निघाला आता वरती येईल लगेच त्याला अर्जंट कॉल आला होता.
ह कमी बा
त्याच्यामुळे त्याला मी ते सांगितल तुला असं काय तुला काही संधी नव्हती का काही
तो विषय
सण होईला पाहीजे.
मग मग तेस तो होणार माझ बी
चालेल चला बोलतो तुमच्याशी निवांत नाही का
हा.
हां.